हॅलो. आवाज येतोय काय?
हॅलो.
हा बोल की. यालायं, यालायं.
दुसरा कुठला आवाज येत नाही नव्हं?
नाही, नाही.
हा. बरं
बोल की. अगं ते ट्रिपच आता पैसे कधी? आ.
कोणाला?
हॅलो. हॅलो. ये. हॅलो. हॅलो.
हॅलो.
आवाज यालाय काय तुला?
की.
हां. ट्रिप मोना का टाईम घेतलेली. तेच की, होय. त्यांना सां नाही आज सगळे कामाला जाणार ना सगळे.
बघुया की शर्वरीदिदीला मेसेज करतो मी.
हा. ग्रुपवर टाक ना मग, कायते. ज आप आपलं संध्याकाळचं जेवण जे आपण केलो. तेच कॉट्रब्युश न आणि हे ट्रव्हलिंग तुमच किती झालं ते म्हणजे गाडीच?
हा.
ते द्यायचं आपल्याला आणि जे अ - - संध्याकाळ जे जेवण होत ना जेवण म्हणजे बर्गर आणि पिझ्झा खालेलो.
हम्म.
तेच तेनि कॉन्रब्युशन मला द्यायचं.
हम्म.
म्हणजे एकदा ग्रुपवर मॅसेज आला की मी तिथं बोलु शकतोय. माझ मी दिलेलं हिंद- -
हा सांगतो घे ते.
तेच मग. सगळ्या अकाऊंटला संध्याकाळी त्यांना मॅसेज करायला पाहिजे.
हम्म.
क्लास नाही आहे
नाहीय सुट्टी दिल्यात आज
ते सरांच हम्म विहिरीच वास्तूक हाय म्हण
ट्रिप जाऊन आलीस काय काय बघितलीस?
एक मिनट थांब हं.
हम् हॅलो. ह बोल की
काय यांना बोलाय लागल्यात आवाज आलाय सगळा आवाज आलाय सगळा हेच्यातच. काय आम्ही गेलो पहिला सनराईस बघायच हो त म्हणून लवकर निघलो तरी पण तीनलाच निघलेल नव्ह.
हम्.
म
मक
मिळाला नाही
हॅलो
हॅलो
अवाज येईना.
काय मग
हा बोल
पावसाच वातावरण होत ते जंग नाही.
पावसात वातावरण तुझ्यामुळं सनराईज बघायला मिळाल
हम्म
मग पहिला बीचवर गेलतो मग तिथ जरा बीच वर जाऊन खेळालो आणि जा मस्त जाग होती तिथ जौन जरा वरती फिरून आलो फोटोज काढली रील बनवल
हम्म
पोरं लई नकर करतात बईना काय पण करता ना फोटो आणि रील काढता
हम्म हम् हम हम्
तरी नशिबान दोन तरी रील बनवल्या त.
हम्म हम्म
काय म्हटलीस?
हम्म एडिट करून
हम्म ते वेदिकाच काम.
हुं
मग आवरलीस काइनाइ ऑफिसला जायला?
बारा वाजता बस आहे जाऊया निपाणीला निपाणीत गेल्यावर मग निपाणी ते कोल्हापूर किती वाजत्यात काय माहिती
हम्
तिथन रूम ला जाऊन पर सगळं सामान ठेवून जायला पाहिजे मला ऑफिसला ह
तुझं काय काय चालू आता
माझं काय आता कॉलेज चालू उद्या आता
आवाज येईना तुझा लांबुून बोलालस काय हा
आज मॅडमांना फोन करून विचारणार ग ऍडमिशन फॉर्म द्यायला चालू केलेत काय म्हणून
हा हा हा हम्
होघणारणार
हम
कॉलेजचे काय काय
ह ह
नाहीतर मग सौरभला फोन करायचं
हम् ह ते
ना आता बाराला साडेबारा पर्यंत, साडेबाराला तीथ बस लवकर कोल्हापुरातन सामान घेऊन निघायला
हम्म. कोल्हापुरात निपाणी च्या पण बस असत्यात की
काय कॉड काढतो थांब बाई बघ आता ऐकू यालय काय?
हम्!
हॅलो?
हो.
आणि काय?
घड्याळ कुठ गेल?
लवकर आवर निघायला.
मी आत्ता उठून आता दात घासलोय बघ.
हम्म. काय
लई वेळ गेला क नाही आपला नाहीतर अजून अजून जरा फिरायला मिळालं असत.
हम्म.
केवढ मोठ केवढं ऊन पडलय बघ. असल्या उन्हात बाहेरच पडू वाटत नाही.
गोव्याला गोव्याला पण लई ऊन.
हम्म?
गोव्याला म्हटलं केवढं ऊन शिजलं पूर्ण.
व्हय. काळा झालाय पड काळा पडलायस. चेहरा माझा तरी.
माझा पण पडलाय, खर एवढ ओळखत नाही.
तुझं ओळखत नाही तू आधीच गोरी आहेस, त्याच्यामुळ कसं ओळखल?
मम्मीला कॉल कर.
हां.
हॅलो?
हां बोल की काय म्हंटलीस?
एक एकदम आवाज कट होतोय रेंज मुळ.
हम्म
मम्मी ला फोनवर पण कर ग.
हां करते.
माझं झालं की ते तिच्यावर पण कर म्हणजे माझं झालं क नई संध्याकाळी भर करता येते.
हम्म हो
पण जमलं तर वैष्णवीला उद्या फोन आणाय सांगतो ति तिला.
खरं नाही
काय ते
वॉट्स अप
काय
कॉल कोणाच सारखं घेत बसणार नाही
हम्म आता सध्या तरी तीनच आहेत.
फोन
हम्म बघुया की काय होतय.
बरोबर शुभम दादाला कर मग.
नाई बाई.
का ग?
विचारू काय म्हण
असंच काहीतरी बडबडायचं
बंग घडा
अं
भूक लागल म्हलं मला
जेव जला दमलीच बोलून
जा आव
किती वाजले साडे अकरा ला पाच कमी आहेत अ अर्धा तास आहेय सोट
अंतुून व व प्रि
काय ते
ग ग घला वे प्रू
तसच करतोय तो
कपडोगत नाही पण झोपलं
हम्म गाडी पण उचलून ठेवत मी मम्मीने ठेवली असेल
हम्म
घडी घालते आणि जाते तस अ
कितीेत किती
साडेआठ साडेआठ ला चालू होते
हम्म
आणि पाच पर्यंत असतय कधी कधी एक एकदम साडेतीीन ला सुटते त्यावेेळे सगळं मेसेज करत त्यांच्या ग्रुपला
मुलांना साडेतीनदा सोडणार असलं तर गनीि सकळी मेसेज येतोय
हम्म
तास संपणार त्यांनी